आताला का
काय भाऊजी तुम्ही मला वाटलं मा फोनवर करताय तुम्ही हा माझे वयल मी म्हंटलं मी तिकडेच पाऊ राहिली म
तुला म्हणून तो कोड तू म्हणे झोपेले
इतक्या वेळचो आपला कस व्हायच काळ्या
का व्य तित का हे
हम्म बया कामाला लागले उलट
हम
हम्
बलेवर दान सरपंन पडाग
बंगला का आमच्या बापाच आहे ते काला काळच
प सार
त तर कने मालक हे जगात ते जाता अ ते का काढाल समोरच आ ते मशीनच ते काढा हा स मालक न तिड जगाचा
हा
भाऊजी म्हनि बंगल्यावर जा सरपण पडा म्ह मला जग अस मालक त त बसेल
बंडी का घती बंडी
हे काय बसेल आहे ना तिला चला तिला तर घस दे काही फादा नाही झाला
ओ काय
उद्या उड्या मारूराहिली
बल
सतरा हजार च्या बाथरूम मध्ये जाऊ राहिली ती काय बरे कपडे तिनदा तंदा मणलेह राहिले
घालचछान बोल म
त्याच्या खालचा घ्या तो घ्या अंघोळ घालाला अंघोळ नाही घातली ना हात पाय धुतले होते मी माझ्या अंघोळ झाली
पोलिओ डोस होता ना आस
आज नाही ना पुढच्या रविवारे ये आठावीस तारखेलायना
ह
हम झालाक जेवण
हा
बापरे आमचं तर अजून आणनाचं शिजाचं
तुम्ही जाणार मग तिकड मागवाड्यात
आह ह मागवडापण मी त्यामलीड आणि ते जामनागिरी आहे बिचारे गरीब लोक आहे
मांंगवडा
नाही जरा इकडे आहे ना आणा भाऊ साठे हा फाशीपुरला
ते काय म्हणतात पण
सोबतचां ना ना ती पिसडन या डब्याच काय म्हणत होते कपाशी लावून घ्या त्या काय
मंग कधी येताय
हा मग तेच म्हणलं यु काय मंग कोणचा
कोकण मशीन न मग सार सारा लावला त्याच
य बाया म जगन्नाथ म्हणे का टोकण मशीन घेऊन या ते कपाजी लावाल तसच होतं ना हका लावाला बी तसेच होत ना पाय राहून जातं ना हाव का तेवढंच घेऊन फक्त अनबी
हम
हम्म बरं बर निघतो मग लगीच सऱ्या बिऱ्या पाडून ठेवा लगे
तर पाण्याची गरज नाही तेला.
कस काय
सरळ जाऊ
तरी सरी लागण न जाई ना व कड तिकड होन मा्याकडनं आणि म
दररोज लावायचं फक्त.
हाव हाव
हम
क काय खाते का नाही बी पारल काय करताय अरुण ते
बसली मोबाईलचे डोक्यात घालून
मोबाईलचे डोकं घालून बसले मोबाईल मधीडोकं घालून बसले.
हम तेच ते
परे इ पाय ना घुबड.
आवडे..
बोल ग परी बोल ना. महे बी दहा कॉल बाकी भाऊजी
मंग काय करती
मग काय करा
शेवटचा दिवस म्हणून लावलो मी आज.
खरंच काय.
हा
शेवट हे आज
हाव ना मंग
य बाई मालबीकरा लागेन ना
आ
नंतर उपयोग नाही होणार मंग
हा ना कोण सांगितलं शेवटचा दिवस आहे.
भाबी
हो का
हम्.
अ ह.
म्हणझे सेकंड बि लवकर आवडत मिनिट बि लवकर आवडत नाही ते
हा ना.
मिट झाली.
ते एक तास लागून जातो नात्याला
दहा दहा मिनिटं म्हणतात ते एक घंटा आहे त्याला
म
कुत्ता आहे शहर नाही लव घे बाई वर
मी आता ना कलीला केलता त्या दिवशी. तिचे दोनच तीन कॉल झालेते मग दोन करायला ल न अजून
ह मग कोणाती लढ कामात बिझी होऊची मग पुन्हा. त तिच्यानंदाच ये ना. सा साखरपुडा
गुरुवार येईन तो आली पत्रिक आम्हाला
तिला मसाले पिसाले
हा लगी तिच्या वाचून राहिलं फॅन बंद कराव.
कित मोठी ना घरात.
आता मोठी घाटी सुना हाय ना म्हणा.
हम्म. ज्यांना पाठवायच त्यांना नाही पाठवले काला पाठवली पत्रिका
हा तीनच पाठवली मा आम्हाला दाजिलाबी पाठवली.
मला बल ना. त कोण दिस्रे नंबर टेत.
ह नि गा.
आ.
हा.
त्यां ठीक टोक कड घरात नाही त्यां लावत. एवढे बीज झाली ते ते हा. एवढ बीड चाली तिथ फोन मध्ये एवढं ऐकू निघला. आग जुती कली ठवा. प कध एक नाही. अंंग अंंग घेतलेली त तुम्ही लहान ातली अि प त्या दर पुडी होते जाणार शक्य झा. क त्या एखादा अस मघणार काय अस का? तू वाट तुझर कर काय?
दोन घेव राहिले काय?
काय?
बर आहे भा रोडावर त आला मग रोडावर किती भारी जागा आहे.
हा. कोण घेतली?
पर
तो नाचे-
हले.
काय? चालू आहे उनातं न तानात मी म्हणली ना तुला प्रकाश पडत नाही. तू काय करतीए? त्या गळ अपेक्षा.
बोलू बी देत नाही ग बाय. ते चाललेलं गे दरवाजाच्या बाहेर आता.
दे सोडून गल्लीत.
पण बाहेर ऊन ये ना.
चटके बसले का पळेल ना घरात.
सावड्याला परल सावड्याला आपला तर
व्हिडिओ कॉल तरी पण न होता हा. बोल कुठे म्हणाला? ह. आठ वाजून- पस्तीस मिनिटं झाली.
आठ वाजून पाच मिनिट.
हां तेच ते.
हा. काय खाल्लं मग?
उपास धरायचा. उपास धरला तर - रात्री शाबुदाणा भिजत टाकायला काय झाल्त?
हा गड्या.
आत्ता साडे नऊला तेव्हा म्हणे घेऊन घ्या.
अं. बरं. मग इकडून देऊ का पाठवून?
घ्याव.
झाले ग.
हा हा सावड्याच्यान तुमच्याला पण त्यान काही खाल्लं नाही म्हणा.
म्हणजे चला मग. तेच ए ना मग.
अ लईच -आटकण लागली.
आं.
चालला लगे तिला एवढं कळत.
आवाज दे साई हे कळत रे तिला कळत बरबर साई उचक ना थोडस हा हा